हा येतोय, माझा येतोय.
हो हो येतो येतो येतो काय नाही मस्त आराम तुमचं काय चाललंय.
आमचं चाललंय झाडांना पाणी घालायचं.
अरे वा मस्त ना आमचे तरे ना गावाला गेलो आम्ही आमचे झाड वरती गच्चीव र होते सगळे झाड सुकून गेले, आता परत नवीन झाडं लावा लागणारे आम्हाला आता.
हा ना यंदा पावसाळा नाही त्यामुळे पाणी नसेल त्यांना.
लं ना त्यांना आणि गावाला गेलो, आठ पंधरा दिवस. खूप सुकून गेले ते असे त्यांच्याकडे बघवत नाहीये. आणि त्यांचा कस मोसम असतो ना ज्या त्या वेळेला पाणी टाकलं तर ते झाड होतात व्यवस्थित असं.
तेच ना, कोणती कोणती झाडं होती मग सुकलेली.
सुकलेल्या बघा त्याच्यामध्ये गुलाबाचं होतं, गवती चहा होता मोगरा होता, अजून फुलांचे भरपूर झाड होते असे आणि काही असे शोचे शो पीस शोचे झाड होते असे. कुंड्यांमध्ये असे लावलेले होते आणि काही एक लिंबू झाड होतं ते पण केलं कामातूनच गेलं ते तर.
हा टेरेसवर म्हटलं तसच होत जर जमिनीत वगैरे लावले ना तर कसं त्याला कंटिन्यू जमिनीतून पाणी वगैरे येत राहत.
बरोबर आहे.
आणि वर म्हटलं की मग पाणी आपण घातल्याशिवाय त्यांना तरी कुठलं भेटणार अस.
हो तो विषय कुंडीमध्ये काही झाड एवढे आपल्या जमिनीत जसे झाडं येतात ना तसं कुंडीमध्ये एवढे झाड होतच नाही व्यवस्थित.
आम्ही पण लावले ना ते फुलांमधून पण असं म्हणजे उपयोगी भरपूर काय काय येतं.
हा हा हम्.
तुम्ही बघितलं असाल कधी केलंय का तेल ते. जसुंगीच्या फुलांचं तेल करतात बघा केले का कधी?
अ मी तर नाही केलेले आहे माझ्या एका म नन मला एकदा बनवून दिलं होत पण छान म्हणजे एकदाच लावलं होत पण छान झाले त्याने, तुम्ही बनवता का मग सांगा तरी मग कस बनवता. बनवेल मी.
हा काय करायचं माहिताय का. छोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आणि त्यात एक जाासवंदीचं पान टा अ पान टाकायचा परत फुल टाकायचा
तोघं पण पान पण आणि फुल पण.
हा दोन्ही पण टाकायचं त्यात थोडस कडीपत्ता टाकायचा अ परत मेता असतो माहित आहे.
हो मेता मे
हा तो म हा मेथीचे दाणे असतात ते टाकायचा त्यात थोडासा आणि थोडस उकळी येऊन द्यायची आणि ते तेल बाटली असेल तर बाटलीत ठेवायच नसेल तर आपण वाटी वगैरे कशतरी ठेवलं ना तरी चालत आणि आठवड्यात दोन तीन वेळा लावायच केसांना जराग म त्यान केस गळा वगैरे कमी
कमी होतात का त्याने केस घडयचे आणि मी तर मग ते काळे केस झालेले ते केस सुद्धा म्हणजे पांढरे केस ते सुद्धा काळे होतात. असल त्याने.
हा एवढे नाहीत काळे होत पण ते मी हिंदीतून पण लावतात बरे
हो हो मेहंदीतून पण. आणि मी तर आता ना माझ्या मैत्रिणी केलं तर त्या तिने ना कोरपड पण
हा कोरपड पण टाकायची जर आपल्याला हवी असेल तर.
क कडुलिंबाचा पाला पण टाकला होता अजून हे मेथीदाणे अजून ती कोणती भृंगराची पावडर काहीतरी आहे अजून एक दोन कांदा पण टाकला तर पण कांदा
वास येतोह कांद्याचा कांदा लगेच खराब होत. आता आपण सकाळचा चिरला तर संध्याकाळपर्यंत खब होत ना हो त्यामुळे कांदा नाही टाकायचा.
हम्म.
आणि मेंद जरी आपण अस करून टाकल ना फक्त तेलाच्याऐवजी पाणी घ्यायच आणि अंध एक घ्यायच फक्त त्यातले यलो कलरचा भाग नाही घ्यायचा.
ये अंड्याचा अच्छा हा हा ते पण छान आहे ना नुसतं नुसतं नुसते अंडच घ्यायचं की मग बाकीच सामान आहे ते पण टाकायचं.
हे बाकीचं सामान पण टाकायचं म्हणजे काय करायचं. मेहंदीत नाही टाकायचं काय ते बारीक करायचं नाही असं म्हणजे पाण्यात उकळवायचं आणि ते गाळायचं
ते पाणी.
हा आणि ते पाणी थंड झाल्यानंतर चहा पावडर पण फक्त त्यात टाकायची
हा हा हा हा.
ते उकळवताना आणि ते थंड झाल्यानंतर मग त्या मेहंदीत पावडर असते ना त्यात टाकायचं आणि त्या मेहंदीची पावडर मग परत मिक्स करून. पंधरा मिनटं ठेवायची परत केसाला लावायची पण त्यात जेव्हा मिक्स कर आपण ते पाणी त्याच त्या मिक्स करायचं.
अच्छा अच्छा पाण्याच नाही मिक्स करायचं बरोबर आहे. माझे तर केस ना खूप गळताय. खूप अशी पांढरे होतय केसांचच अडचण येते खूप जास्त आणि आता बघत असेल आता मुली छोटे छोटे मुली त्यांचे सुद्धा खूप केस गळ
हा ना आता विषय कसा होतोय पाण्याचा चेंज होतोय ना सारखा आम पहिला असं होत नव्हतं जास्त
हम्म खाण्यापिण्यात बदल झाले अजून पाण्यामध्ये
हा आणि सगळे आता पदार्थ वगैरे केमिकल मध्येच यायला लागलेत ना
बरोबर आहे त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम म्हणजे अडचणी तयार झाल्या आहेत सग
हा पहिले एवढं होत का केसांचं पहिलं कितती केस मोठे मोठे असायची
किती आणि असं म्हणजे कोणाच दिवसायचच नाही कोणा केस अशी छोटे छोट्या आहेत असं म्हणजे बह ते कसं बघायला मिळायचं पहिले कोणी पण तुम्हाला म्हणजे मला तर चांगलं आठवतं माझ्या घरात हो ना मोठे ते केस कायच म्हटलं का रागवायचे ते कशाला के कायचे केस नाही कापायचे केस कापूच द्यायचे नाही ते घरातल्या महिलां हो.
आणि पहिल्या पहिल्या महिला माहती ना त्यांची केस कुणाची मला तर कुमरेच्या वर केिस दिसणार बगल त्यांची कमर्याच्या खालीवरन केिस असायचे
घातलेले अस यचे छानपैकी असे नाही का आता
म्हणजे अ घण व त्यात मुली काय करतेात आता शयनिंग मारायला बर
नी म बरोबर आहे. बरोबर म्हणजे ते आपण फॅशन मध्ये राहायचं म्हणून ते केस कटिंग वगैरे करतात कुठे
मग ते विचार करत नाहीत की बाबा ते पार्लरमध्ये मिशिनी वगैरे लावतात. केसांना त्याच्या मुळे
हम्म.
खरंच म त्याच्यामुळे तर लयके अस कळतात आपण म्हणतो पार्लरमध्ये जरा केस कट करून पण ते ड्राय वगैरे करतात ना त्याच्यानंतर जास्त गळतात केस
किती उष् तापमान असत त्याच त्याने केस आपप जळाल्यासारखे गोळा होतात की अस बघितलं का तुम्ही ते निरीक्षण करा त्या गोष्टीच खूप असे डायरेक्ट गोळा झाल्या सारखे काही ते केस काय वाढणारे पुढ
आ माझी बहीण नाही ना मोठी ती तर अशीच घरी करायची मग तिची ना किस एवढी का ब आ बारीक झात का पाणी जरा चेंज वगैरे होत ना तिच सारखं ते बाहेर वगैरे राह मग कधी इकडं असते कधी तिकड असते मग त्यामुळे तिचं पाणी चेंज झाल्यामुळे जरापैकी केस घे पण ते अशिले काय कायला हवायची तुम्हाला तेल सांगितलं तेल मींद म्हना परत दही पण लाव त्या्याचे केस आला निशा वगैरे कोणती
निशा निशाास लावायची का त्याच्यात तर खूप केमिकल असतात ह
हो केमिकल असते पण त्याच इफेक्ट पण चांगलंय मी लाल निशा लावते त्यामुळे मला इफेक्ट चांगला आहे मी काळी लावत नाही काळी जर लावली ना जास्तच काळी होतात किस मी तर माझ्या आईला काय केलं माहितय का आधी काळी मेहंदी लावली आणि परत दुसऱ्या लावली ना मेंदे म्हणजे काळी केस झाली बऱ्यापैकी ति मग दुसऱ्या लावताना काळी लाल मिक्स
मिक्स मग आम्ही तेच केले होत ना ते पूर्ण लाल लाल दिसतात बर का आम् नाही कैस
हा जर तुम्ही काळी नुसती मेहंदी लावली ना पतातण का कधी तर लाल मेहंदी मु खिस पांढरी होत नाहीतले तुमची जशी होते तशी होतात पण पांढरी होत नाहीत केस
हॅलो आवाज येते का तई हा हा
आणि दाटपणा पण चरा येतो मेहंदी लावल्यानंतर त्या मी लालच लावते कशी माझी भुरी की ना मी काळी कधी लावलीच नाही पण त्यात काळ्या मेहंद्यात पण फरक आहे हम्म
मुगाम ना अल् ते लाल आणि काळी मिक्स करून लावली ती मी एक वेळेस ती म्हटलं लाल लावली खूपच आणि काळी लावल तर खूपच जास्त काळ येत लगेच दिस मेंदी केसे असं दिसून येते लगेच ते पण काही जास्त दिवस हा समजून नाहीय काही जास्त दिवस पण नाही राहते दोन दोन तीन वेळेस केस ुतले का लगेचच
आता पहिल्या का मेहंदीच भेटत नाही ते जास्त दिवसा ठेवतात ना दुकानात
काही खरं नाही आता
हो ना मला तर वाटतय पहिल्यासारखं काहीच भेटत नाही का तर आता तुमला सांगते आज आपण मेंद लावले ना उद्या तुम्हाला पण रगेच नाही
तोच विषय होता ना मग असं वाटतं ती मेहंदी लावून पण काय उपयोग होतो म लावलेली
हा ना गेल्या वेळेस तर मी लाल मेहंदी लावली तुम्हाला सांगते मेंदेबिंंदी लावली खिसोधुतली अहन जाऊन उभ राहिल हा लाल ककीस दिस ना
हा ऐका ना आता असंच झालं मला आहे ना लग्नाला जायचं कार्र ब माे ना समोर सो खू असे पांढर होते तर माझी एक मैत्रिण काय म्हणे अ शेनाज मी द्याल म्हणे नाही आमच्या इथं जवळच एक मेडिकल झालेलंय. मग गेली मी तिथे मेडिकल मध्ये आणली मस्त भिजत टाकली हे टाक ते टाक सगळं काही टाकलं तेच्यात आणि तुम्ही उद्या एक्सपायरी झालेली होते काय काय प्रॉब्लेम होता तेजात काय माहिती नुसत लावली बिवली ली किस धुतले ना, एक केस सुद्धा रंगला नाइ ती जशी तशीच डायरेक्ट अं त केसांना जसं शेण लावल्या टाइप शेन लावल्या प्रकार झाला होता तर इतके हसायचे मला इतके हसायचे
अं असे चरबात केस झालेली पूर्ण पणे जी अशी आपली होती तशी पण नाइ तेच्यापेक्षा खराब झाल झाली केस.
पूर्ण चरबट चरबट केस चरबट असा वास यायचा म्हटलं काही खर नाही कोणावर विश्वास ठेवा, कशावर विश्वास ठेवा ते समजत नाइ म्हट
म मी तर परत ना चरबाट झाल्यानंतर पार्लरमध्ये गेले आणि पूर्ण वॉश करून आले, पण त्या पार्लर वालीन पण नीट कित केस माझी कट केले नाइत नीट वॉश पण नाइ केल. म शेवटी माझी बहीण आली सुट्टीला मण तिला म्हटलं जरा दही लाव गं माझ्या केसाला म तिनं दही लावल मला. हा ते घरलेच उपाय चांगलेत बऱ्यापैकी
म. घरलेच उपाय हो चालेल चालेल ठीक आहे छान वाटलं बोलूनं बाय हा हो वेलकम हा.